हो काय ग, करते ग?
आता झाडून काढतीये.
हा बोल ना त्याच्या पुढच.
विचाराव लागल आता. राधिका मावशीला विचारलं मी आता, आशीच दुसऱ्याच्याार कोणत्याच्यावर फोन नाही करत याच्यावरस सगळे फोन केल्या चालतील का?
असं वाटतय चालून जाईल
होल बर चालयच बर स्वच्छ झाड
नाही खराब झाडती. स्वच्छ झाडती मी तुला माहिती येत आहे
नाही माही मला
आं
नाही म त मला लवकर लवकर आवरा मला अभ्यास करायचाय तिथ माझ्या शाळ्या करायचय
अजून स्वयंपा करायचा आहे. अजून जेवण करायचं आहे नाश्ता करायचा आहे.
हम्म नाष्ट्ाल काय कच
मागच्याला
पहले इचरुन घे नाशत्याला काय करायच ना नाही इडलीच पिट नाही ये
नाही तेढचा केला असता ना ग आं हॅलो हॅलो मलाच नाही माहिती परत बोल मला पण हॅलो यतोय का? हा का